हॅलो आवाज आलाय का तुला?
हा याला यालाय की
हम्म काय करायला लागल्यास
काय नाही हाय बसलोय तू
मी पण बसलोय बघ झालं काय स्वयंपाक त्या आवरला
होय स्वयंपाक वगैरे आवरला सकाळीच शाळेची वगैरे तैयारी करायची असते मग सकाळीच व नाश्ता वगैरे मगाशी आवारला वर लागतं.
हम्म काय केलंस आज स्वयंपाक?
हा स्वयंपाक मुगाची उसळ चपाती भात आमटी डबा द्यायचा असत दोघांना मग त्यामुळे लवकर आवरून घेतलं तर तिच्यायाकडे बघायचं असतं. दनी
हम्म हम्म हम्म
हम्म बाकी तू काय म्हणतीस? होय मस्त निवांत आहे बघ
ते पण आहे बघ आज अजून काही केलेलं नाही बघ अजून कायच केलेलं नाही. बघुया आता मम्मी काय करते आता कारण मला तर काय वेळ नाही आहे आज
होय मग काय कामामुळे होत नाही
हम्म काय असेल तर मग संध्याकाळी काही करायचं तेवढंच
हा हा हा हा बघायचं तर माझ्या पण आता केलेय ते आतापर्यंत होतय दुपारपर्यंत संध्याकाळी का ते वेगळं बघायचं.
हम्म हम्म
काल पण मग मूड नव्हतं पण काल पण साय सकाळी हे आणल होत म्हणजे बा बाहेर न जेवण आणि त हॉटेल वरण पनीरची भाजी ते
हम् हम् हम.
हम्म मग आज मलाच परत शाळा असते म्हणून आज करायलाच लागते.
हम्म.
आता परत बुधवारपासून आणि सुट्टाय लागत्यात त्याला.
कधी पसनं.
बुधवारपासन. हम्म बुधवारपासून ते पुढच्या वारीच्या.
वारीच्या सुट्ट्या पण अस्त्यात वय.
होय असत्यात की शा प्रत्येक शाळेला इथं आठ आता तर एक एक शाळेंना आठवडा झाल लागल्यात, पण आता हिच्या शाळेला तेवढं लेटणं लागणार आहेत.
हा.
हम मग आता बुधवारपासून उद्या वारी आहे ना त्याच्या शाळेत, दिंडी. ती दिंडी झाली की परवापासून सुट्ट्या मग ते पुढच्या बुधवारी शाळा चालू.
हा हा.
हम्म एक आठवडा सुट्टी पडत्या.
हम् हम् हम्.
हम्म.
हम्म हम् हम्म.
मग.
एकच मिनिटं एकच एकच मिनिटं एकच मिनिटं.
हा हा.
हो. हॅलो.
हां बोल की.
हम्म बोलत, मग काय वारकरी करणार आहे काय नाही.
बघायचं तवा वारकरी त परवा शाळेत आहे त्यामुळ उद्या करायचंय.
हा.
मग तुझी कपडे वगैरे सगळी पहिला धुतली इस्त्री करून ठेवली.
हा.
तर बाकीच वगैरे अस तयार तर करून ठेवल्या मग शाळेमध्ये ते हे पण सांगितलं नाही ते बोर्डर हे, आपल्या शाळेमध्ये कसं तकता वगैरे द्यायचे. ते घेऊन हे करायला, मग त्यांच साक्षात भारत म्हणून त्याच्यावर त्यांच ते चालू आहे, मग त्यामुळे बोर्ड वगैरे बनवायचे. आता सामान आणायचं गावात जाऊन.
हम्म हम्म.
मग सगळं त्याची तयारी करायची, न उद्या पाठवायचं.
मग आजोबांनी घेतलेला ड्रेस घाल की त्याला आता.
हा त्याच्या आजोबानी घेतलेलाच घालायचंय.
हम्म‌.
त त्यालाच इस्त्री केली कारण बाळाच पण सेम तसच आहे नी.
होय.
हा मग चालू हाय बघायचं तिला पण ड्रेस आणला होता. तिला तो ड्रेस म्हणजे तो मोठाच होता पण तो बस त पण त्याची पॅन्ट लयी मोठी होत्या आणि आता तिला नवीन एक घेतलाय. म्हणजे फ्रॉक घेतला आता नवीन पण तो बसच ना म्हणजे साईज बदलून आणली. तरी पण ते फ्रॉकच तिला बसना ते चढच ना झालाय. मग म्हणजे अस लॉंग आहे वर्षाच्या बाळाचं आहे पण ते चढ ना त्याला काय करायचं.
हम्ममम
मग त्यामुळे तर भिजू घातला आता हाय हाय आता शांत आता काय रडली नाही काल रात्री पण
हम् हम्
ते परवा दिवशी तेवढं जरा दमवली बघ नाही तर काल पण जरा शांत झोपली आणि काल काहीतरी परत मी सगळं आवरलो होत सात साडेसात तिला पहिला सगळं खाऊ वगैरे घालून तिला चोळलो चोळून मसाज वगैरे केली आणि गुंडाळ करून काल भयानक केवढा पाऊस होता थंडी वारं पाऊस भरपूर होता मग त्यामुळे पहिला कुंडाळ वगैरे सगळं तिला हे केलं मग झोपू दिलं मग झोपली ते उ उठलीच नाही ती लवकर आधी मध्ये मीच उठून तिला फिड करत हुतो
हम् हम् हम्
हम्
हम्मम्
मच आता तीं चार तिज पण आता कसं जर आता पुढं महिना वगैरे बदलत सव्वा महिना लागला की मग वरच चालू करायचं सवरायचं मग ते पण आता डॉक्टर डॉक्टर जायचंय प्रिस्क्रिप्शन आणायचय गोळ्या तिज औषधं पण आहेत नाही चालू मल्टीव्हिटॅमिन्स म मल्टीव्हिटॅमिन औषध कारण आता कस इथून पुढंथोडे दिवसान दात यायला त्रास होतोय नि
होय
ग ते परत त्रास व्हायला नको म्हण ते औषध वगैरे दिल्या ती सगळी औषधं आणायला पाहिजेत
हा हा हा
हम् औषध आणून मग घातली की तिला कसं होते त्याच्यामुळे ते दात त्यांना जे त्रास होते ते जाणवत नाही जास्त हम त्याच्या मूळ कमी येते
डोसच काय झालं
लोसवतःय बावीस तारखेला हा म्हणायला लागल्यात मग बघायचं कारण चौथ त्या बुधवारी हिो डोस असतोय
हा हा
हा मग आता आत्ताचा घ्यायचा पण पुढच्या महिन्यामध्ये क नाही तो प्रायव्हेटमध्ये घ्यायला पाहिजे कारण पुढच्या महिन्यात एक डोस आहे की तो आपल्या इथ गव्हर्मेंट मध्ये देत नाहीत.
हा हा
हम्म ते एक डोस प्रायव्हेट मधनंच घ्यावा लागतोय मग बघायचं पहिला हा तेवढं द्यायचं आणि मग एक राहायला की तेवढं तिथं नेऊन द्यायचा
हम्म हम्म हम्
हम्म
चालत क
या महिन्यातिचं कसं पहिलाच हॉस्पिटलमध्येध्ये असलं मग लेट झाला ना
होय
हां मग सग्या डोस लेट लेट पडत गेल्यामुळे ते आता सगळ्या महिन्यामध्ये तिला डोस फुों फुडं फढं फुढं गेलात
हम्म हम् हम्म
ह्या वेळेस तर दोन मांडीो डोसे आहेत त्यात वार री हाय परत पप्पा पण येणार आहेत बघायचं सगळं कसं हँडल करायचं आता कॅन्सल कर म्हणली ते करगय कल नाहीके म्हणतात बाई काय कराल आणि झाले त्यांच व्यवस्थित मग म्हणतात आता तू आलीस की आपण सगळीजण पाजरता लावला जाऊया त्याच पण मंजरा हलकं होते
हम्म
हम्म नाही तर ते म्हणतोय मी कुठे जाणार नाही. आणि त्यातच मम्मीला त्याच्या मैत्रिणीचा फोन आत ते कसं त्याने वर्षातने एकदा ट्र्रीप काढतात नाही
हम् हम हम्.
त्यांनी पण आर्य म्हण ते हे राहणार होत तिथं राहणार होत क नाही तिथंच बरोबर ट्रीप त्यांची ठरली
हम् हम् हम्
ह ज्यात ह्याला धबधब्याला जाणार होत तिथंच ट्रीप ठरल्या मग मम्मी म्हणली की मी काय येणार नाही म्हणली मग त्याला विचार ते म्हणला आता तर मी येतच नसतो अर मी कुठे जातच नसतो म्हणला मला जायच नाही म्हणला मग ममी म्हणली बर मी पण जाणार नाही म्हणली मग तिच्या मैत्रिणीला वगैरे सांगितले येणार नाही म्हणून
हा
मग पप्पांनी सांगितलं मग मी तिला सांगितललं असं् पप्पा म्हण आल्यात मग म्हणजे आल्यावर जाऊया म्हणे मी बाळाला घेतो म्हणली मग तुम्ही एन्जॉय करा मग परत तुमचं झालं की मी एन्जॉय करतो
हम् हो आता तर नाही एक त्याला घ्यायलाच पाहिजे कि
हा म हेनी म्हणतील की आपण दोघं जायला हा. हा मग कसं झालं हे म्हणली म्मी पप्पाना पण त्याझ्या सोबत घे कारण हिला पण बघणार मग आपण दोघं एन्जॉय करायला नको काही म्हणले
होय ते पण आहे एक तर मग मोठ्या झाल्यावर
हा नाहीतर मग आत पाहिजे मग गेल्या टाईमला बा ह्याला पण घेऊन होच की आता आपण गणपतीपुळाला घेऊन गेलो नव्हतो सगळ्यांना हा तिकडे गाव आपण गेलो तर किती वर्ष झाले आता
झाले की आता चोवीस ला गेलो दोन वर्ष झालेली
म मग दोन दोन तीन वर्ष झाली रे
हम्म चोवीस ला गेलताव आपण जानेवारी चोवीस ला काय तर-
जानेवारी जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारी गेलतो हा कारण मला ते लग्न होत मग ते लग्न झाल्यावर आम्ही तिकड आलतो
कोुणाचं लग्न
ते भैया म्हण नाही काय
हा हा हा
हं त्याचं लग्न झाल्यावर मग आम्ही आणतो की तिकडं
हा हा असेल मग काय एवढं आठवणा
त्याच एक फेब्रुवारीला लग्न झालं मग दोन का तीन फेब्रुवारी एक फेब्रुवारीला लग्न झालं दोन का तीन फेब्रुवारीला आपण गेलतो.
हम् हम् हम चोवीस मध्ये गेल तर एवढा आठवतय एवढा तर कुठला महिनाते काय? आठव ना मला
ते कारण मला त्यानंतरच इकडं आल्यावर मी प्रेग्नेंट राहिल होत की हम् त्यामुळे ते मला जरा आठवते हम्
हम् हम् आणि जेवण कधी मग
जेवण वगैरे आता बघायचं थोड्या वेळानी बाळ आल्यावर शाळेतन
हा हा किती वाजता येणार आता त्यो
आता बहुतेक आज लेट होईल कारण आज कसं ते ड्रायवर काकना जायला तर लेट होणार आहे मग गाडीच बसतील की
हम्म आल्यावर भूक लागत असेल नाही त्याला
होय तरी डबा देताना सकाळी कसं करतोय त्याला खाऊ घालतोय पोटभर कारण कसं होतं. आता हेनी ओरडतात ग कसं तुला माहितच आहे त्याला उलटीचा जर त्रास आहे. मग आम् त्याची पण चौशी केलो पण ते काय म्हणतेत. ला येऊन हे कराय पाहिजे म्हणतात एक्सरे काढायला पाहिजे म्हणतात.
हम्म
चेस्तचा मग तेवढं ते भीतीच वाटते असं काहीतरी ऐकलं की
मग आत्ताच काढून घ्या की बाई म्हणजे कसं नंतर रिस्क. नको ग जर काय तर असलं तर मग आताच त्याच्यावर उपाय केला कि रीकाम होतं.
आणि विषय होतोय कसं माहितीय काय? त्याला क नाही इथं आता आम्ही बघितलो काय? त रडा लागला का नाही रडाय लागल्यावरच त्याला उलट होतात.
ते त्रास करून काढून घेतो.
हा म तेच. विष होते ग ते मी हे ना काय म्हणलो की आता आम्ही दुसऱ्या एका डॉक्टरला इथे विचारलं. अून एक डॉक्टर आहे ते आमंचा फॅमिली डॉक्टर आहे ते फक्त आम्ही मी आणि हेनीहीच आजारी असलो आम्ही तिथे जातोय. मग ह्या दोघांसाठी वेगळी बाबर म्हणून आहे.
थां थां थां थम थांम.
हा